हॅलो
हॅलो, हां बोल शुभांगी.
बोल की, काय करायल्यास?
काय नही बघ, चहाची तयारी.
झालं चहा पाणी?
चहा पाणी नाही तं आताच चहा ठेवायचा, ते मगाधरनं काम चालू होतं.
हा-हं.
मग? हाय-हाय बरी आहे बघ, तु कशी आहेस?
मी पण बरी आहे.
हं, हं.
हा-, हं.
आणि काय म्हणतीस?
काय नाही बघ, निवांत.
निवांत चालूय.
होय.
हम्म, हम्म.
ते नव्हे, तू फेशल तेन करतेयस असं समजलं.
होय माझं पार्लर आहे.
हा, हा कोर्स पूर्ण केलास काय?
होय माझं पोर कोर्स झालंय पार्लरचं तर सगळं. मेकअपचं पण सगळं पूर्ण हे बॅचेस पूर्ण झाल्यात. हं, बोल की.
तेच म्हटलं फेशियल अं केला तर, चेहऱ्याला काहीतरी साईड इफेक्ट तेन काय होते काय? विचारायसाठी कॉल केलेला तुला.
कसं असतय फेशियल मुळ साईड इफेक्ट कोणतच होत नाहीत मेन म्हणजे फेशियल हे साईड इफेक्ट नसते त्यात क्रीमांच काहीच हे नसत जे आता फेशियल कसय आपण उलटत जे क्रिमा जे बाहेरच्या लावून आपल्या चेहऱ्याला हे हूतय म्हणजे पुरस म्हण ते देत्यात तस फेशियल नसते फेशियल फक्त ते एक नॉर्मली मसाज फेशियल जॉब आमचा ना मसाज असतोय म्हणजे अ तुला सांगतो त्याच्यामुळे आपलं अ चेहऱ्याचं बड सर्क्युलेनश म्हण ब्लड सर्कु लनस पुन्हा जे चेहऱ्याचा मसाज येतोय ज्या जे आता आम्ही जे मसाज करताना मेन मेन पॉइंट दाबले जातात त्याच्यामुळे आपले पूर्ण रक्त सरकलून चेहऱ्याचं अ हे होत जाते सप्लाय होते रक्त चेऱ्यात आणि त्याच्यामुळे आप आपल्या आपल्या चेहऱ्याला आणि म्हणजे अस ग्लो वाढतोय पूर्ण चेहऱ्याचा मसाज होतय ना त्याच्यामुळे हा पूर्ण मसाज होते मग
म्हणजे फेशियल आपण फेशियल कोणतं करणार ह्याच्यावर डिपेंडेड राहते सगळं